आवाज यायला का?
यायला यायला, नमस्कार.
काय कराल की, हम्म,
काही नाही बसल होतं बस, सात वाजेपर्यंत पिक्चर बघितला एक.
हा हा,
हा हा हा,
हम्म, त्याच्यामुळे बघा म्हटलं सिरीज नाही पिक्चर अ,
हम, मोबाईल घेऊ म्हटला एखादा हम्म, हम्म, आहे का तुम्हाला आयडिया मोबइल बदल तर काय आता
मोबाईलच काय म्हणजे तुम्हाला म्हणजे मोबाईल घ्यायचाय, कसा गेमिंग साठी घ्यायचा आहे. हा, कशासाठी घ्यायचं त्यावर आहे. डिपेंड आपण
हो थोडा कॅमेरा असला पाहिजे. चांगला दुसर काय नाही.
म्हणजे कॅमेरा त्याच्यात पुन्हा फोटोशूट साठी पाहिजे का गेमसाठी पाहिजे. नुसता फोन कॉल साठी पाहिजे.
असं ऑलराऊंडर पाहिजेत. आपल्याला फोन, फोटो इटो सगळं निघाल पाहिजे चांगल आ. त्याचा आवाज ही मस्त असला पाहिजे डिस्प्ले वगैरे,
म्हणजे रेंज आपली म्हणजे आता पैशाचं बी बघायला लागेल, ना बजेट बी किती आहे आपलं काय हाय?
हो, तेच तर असं वाटायल पस्तीसशे पर्यंत घेवा म्हणून.
पस्तीसशे का पस्तीसशे पर्यंत लय मोबाईलचे नंबर एक नंबर एक मोबाईल येतात.
हो, मला तर असा आयडिया आहे, की विवो रिअलमीचे मस्त मोबाईल आहेत.
सध्या तरी मला वाटतं, विवोपेक्षा रिअलमी चांगली राहतील. रिअलमी, रिअलमी हे चांगले म्हणजे बॉडी हे चांगली येते स्ट्रॉंग.
पस्तीस मध्ये उगीच दुसरे दहा - एक हजार रुपये टाकले की आय फोनही घेऊ शकतो मग,
हो, ना म्हणजे आता आयफोन मधले तुम्हाला आता तीस पस्तीस दहा- एक टाकसल आंतर आहे. आयफोन थर्टीन किंवा दुसरा कोणता आयफोन येऊ शकते ना,
हा तेच तर, मुलं कसं आयफोनचे फोटो वगैरे मस्त राहतातच.
ही मोबाईल ची बी प्रॉब्लेम आहे ना आयफोनच्या चार्जिंग टिकत नाही काय नाही.
ते अपडेट झाल्यावर हो म्हणजे नवीन मोबाईल आला.
कि ते अपडेट आ नंतर ते फीचर्स काय करतात की पूर्ण ते पॉवर बँक घेऊन फिरू लागते मग सतत. हाय की नाई.
हो ना, हो ना तेच ना मग चार्जिंगच टिकत नाही ना त्याची एकच प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळे लोकं थोडं त्याला आता म्हणजे कधी तर मात्र थोडं जे चार्जिंगवाले येतं जे काम जास्त राहत ती इग्नोर करतात.
हा, हो ते लोक मगते सॅमसंग वगैरे वापरतात सहा हजार एम एच बॅटरी, पाच हजार एम एच बॅटरी.
हाऊ नौन.
पण कसं आयफोन ब्रँड आहे म्हणजे ते एकदम मस्त वाटते हातात वापरायला, हम्.
हाऊ ना, त्याच बजेट म्हणजे कसं राहते मग त्याच बजट राहतें दू. दोन मोबाईल वापरायचे एकता एक आयफोन आणि एक चार्जिंग साठी दुसरा.
अँड्रॉइड वाली
हा तर मग आपलं तेवढं बजेट नसत ना बजेट नुसार आहे ना आपलं काम आपू हा आपल्याला एकच एकच मोबाईल घ्यायचा राहते ना
तेच तर आपण शेतातली माणस उगीच झाडावर गिडावर गेल आणि पडला मोबाईल तर गेला डिस्प्ले
होना होना आहे विहिरीत आणि पाण्यात पडला याच्यात पडला चिखलात पडला
मग तेेच तर.
हम्म त्याच्यामुळे ते आपल्याला जास्त महागाचे मोबाईल म्हणजे पडतर खात नाहीत त
नाय नाय वीस पर्यंत बस झालं आपल्याला
हा वीस पर्यंत म्हणजे कसं बुवा सहा पाच सहा महिने गेला एखादा चुकीने पडला तरी बी आपण म्हणजे थोडं दुरुस्त करतो डबल एखाद्या वर्ष टिकला बस झालं काम
हेच तर वीस पर्यंत आपली म्हणजे म्हणू शकतो की घेऊ शकतो काय डिस्प्ले वगैरे जरी गेला त्याचा तरी आपण टाकू शकतो परत म्हणायत फोनचा आहे डिस्प्ले गेला सॅमसंगचा की मोबाईल घेतण्याचाच परवडतो डिस्प्ले एवढा महाग आहे त्याचा
डिस्प्लेच महाग आहे न त्याच्याहुन जास्त त्याच्यामध्ये अँड्रॉइडचा एखादा मोबाईल येईल दुसरा चांगला.
हाव आरामशीत
हम्म.
एवढा याच्यात कमी पैशात
हो ना त्याच्यामुळे मग ती कसं होतय आपलं म्हणजे आपण मग त्याच्यामुळेच तर आपण घेत नाही ना
हम्म तेच तुला काय वाटतं की ऑनलाईन प म्हणजे मोबाईल घ्यायला पाहिजे की दुकानामध्ये जाऊन ऑफलाईन?
मला तर वाटतय ऑफलाईनच सुविधा चांगली राहील कसं काय की असं नाही की बाबा कुठं असं दुकान नाही जवळास का कुठं असं काय नाही की ऑनलाईनच बोलवा मग तर ऑनलाईन मध्ये एवढं आहे अह ऑफर राहत आता म्हणजे तुम्हाला थोडं ऑफ भेटतय. हा म्हणजे समजा क्रेडिट कार्डच्या डेबिट कार्डच्या याच्या त्याच्या म्हणजे ऑफ भेटते थोडं.
हम्म हम्म.
आणि ऑफलाईन कसं राहते म्हणजे आपण आपल्या डोळ्यासमोर घेतो पुन्हा टाईम वाचत ना आपल त्याचामधी
हाव टाईम ही वाचते अन् पुन्हा म्हणजे गॅरंटी वॉरंटी म्हणजे टेन्शन नसतयं.
हा म्हणजे काही झालं थोडंसं जर काय झालं तर आपण त्या दुकानावर जातो, त्याला विचारतो हे असं झालं बुवा हे असं झालं काय कर बरोबर
हम्म तोच विषय आलाय माझा पण
हो ना.
बघितल आता बघू नाही तर काय ऑफर बिफर नस्ती का काय आता काय दिवाळीलाच असते डायरेक्ट
आता सध्या तर काय ऑफर नसेल कसली काय आता सण नाही कोठा मोठा काही नाही ना कोणतं फेस्टिवल नाही काय नाही मोठ
मग काय डायरेक्ट दिवाळीतच येतो आता
हा दिवाळीला नाही तर मग गुढीपाडव्याला समजा नवीन वर्षाचा आता गुढीपाडवा नाही नाही गुढी पाडवा तर पुढच्या वर्षी येईल गुढी पाडवा झाला ना मागच म्हणजे आता समोरचा सण म्हणतात कोणता आहे मोठा?
रक्षाबंधन हाय, पोळा हाय
हा रक्षाबंधन, पोळा, तुळशीचं लग्न हे आहेत वा
हम्म अह गणपती वगैरे आहे तर हे हा ते लय खूप उशीरा असते जानेवारी महिन्यात असते
हो का, मला तेवढं माहित नाही म्हणजे माहित आहे मात्र ध्यानात नाही असं कधी आहे ते
ते दिवाळीचे फटाके आपण वापरत नसतो का ठेवत नसतो का रे जराशी तुळशीच्या लग्नासाठी त्याच्यावरुन माझ्या लक्षात आलं.
हो का
कि आता आता कसं असते की घरी लग्नि्न राहतात हे ते मग माणूस म्हणते तेव्हा फोटो तो फोनदाखव ब फटो काढय तो फन दखव.
हा आपण दुसऱ्याचे फोन वापरतो ना.
म्हण तेच तर कसं ट्र्रीप ला गेलं इकडे तिकडे गेले की ते दुसऱ्याला तिसऱ्याला मागायच नाही, आपला फोटो आपला कॅमेरा
हम्म म्हणजे कोणाला पैसे फोटो सेंड कर रे बॉ कर त्याच्या माग लागण ती
हम्म ते दहा दहा मॅसे टाकायची गरज नाही काय नाही.
हम्म.
हय की नाही.
हा आपला आपला मोबाईल चांगला असला आपण फोटो काढले, आपल्या मोबाईल म नंबर एक काम कोणाला पाठव म्हण नको. को कोणाला बोलणं नको काय नको.
आणि तेच तर पुन्हा कसं ट्रिपमुळे की चार्जिंगचा पण प्रॉब्लेम येते त्याच्यामुळे एकदा चार्जिंग केली शंभर टक्के असे दोन दिवस टिकले पाहिजे.
हा तस लागते मोबाईल म्हणून आपल्याला म्हणजे चार्जिंग बटीक टिकली पाहिजे ब लाईट नसली तरी चार्जिंग टिकली पाहिजे. कुठं बाहेर गेलं तरी बी सगळं म्हणजे कॅमेरा बी पाहिजे फोटो काढाय.
ह् ह् आणि प्रोसेसर वगैरे पण एकदम मत असलं ना मग बघायच काम नाही ऑलराऊंडर डायरेक्ट
हा ते प्रोसेसर हे जरी बरोबर असलं तर मग. का बघाय.
मग पहिलेच. मग पहिलीचा एक फोन होता मस्त होता रिअलमीचा चांगला चात होता एकदम ऑलराऊंडर फोन होता पण काय दोन वर्षात. चालला नंतर फुटला.
दोन तीन वर्ष मोबाईल टिकते एवढंच आहे दुसरं काहीच नाही. े आपण जे मोबाईलला वापरतो ते आपल्याला चांगला वाटतेचं ना.
होा होा तुमच्यापशी कोणता आहे की.
व्ह्यूचा आहे सध्या व्हूचा. त्याला काय आता एक वर्ष झालं समजा आपणणेग त्यात एक वर्ष झालं पहा जून मधी.
हो का आणि किती रुपयाला घेतला होता.
तेव्हा आम्ही घेतला होता बघा चौदा चौदा हजार घेतला. घेतला असेल बा साडे चौदा नाही साडे तेरा काहीतरी साडे चौदा का साडे तेरा मध्ये असच काहीतरी घेतला होता. नाही नाही आम्ही ऑफलाईनच घेतला होता ऑनलाईन घ्यायचा होता मझ त्याने दुकान दारांनी बी ऑनलाईनच बोलवलेला होता तोपीस
हा हा मग तुम्हाला मस्त त्याच किमतीत पडला असेल ऑनलाइनच्या
हो ऑनलाईनच्या किमतीत पडला होता.
हे दुकानदार काय करतात माहिती का की त्याला ज्या मोबाईलवर कमिशन भेटते हम्.
हां तेच ज्या ज्या मोबाईलवर कमिशन भेटेते तेच मोबाईल ते ठेवतात दुकानवर
हा तेच मोबाईल ठेवतात ते ऑनलाईनचे जे आपण मोबाईल घेऊन जातो, ते मोबाईल ते ठेवत नाही दाखव. होते नाहीत आपल्याला
हा फक्त एखादा त्याच्या ऑफरमध्ये एखादा पीस बोलून घेतात आणि ते जे भाव सध्या चालू होयच्या भावातत
हम्म तीच तर
म्हणजे की बा ऑनलाईनचं जेवढं कमिशन खा भेतय ना तेवढं दीड दीड दोन हजार रुपये.
हम्म. नाही आता कसं झाली घेतलं फ्लिपकार्ट मोबाईल आवडला की ऑर्डर केला खतम विषय आठ दिवस आपल्यापाशी मोबाईल
होर म टाइमी लागते थोडा.
हम् त्यायमुळे लागते थोडशी गॅरंटी नसते काय नसते.
जे ऑफलाईन राहते दुकानवर ते आपण डायरेक्ट जातो एका दिवसात सहज घेतो. तो त्यात सिम बी टाकतो चालू करतो
हा ते पण हाय. ते कस ऑनलाईन मधी मगं आणि ऑनलाईन म कसं एखाद्यावर थोडी भीती वाटती आपण एवढे पैसे द्यायलो फॉड प्रॉडक्ट वगैरे आलं तर मग काय करायचं.
हा खराब आला तर काय कराव पैसे वापस येतील नाही येतील गॅरंटी नसती कायची.
दिला सेकंड हॅन्ड दिला तर मग काय करायचं.
नाही हो सेकंड हँड दिला सेकंड हँड बी देणार नाही मात्र मधले पार्ट काढून घेतला एखादा डुप्लिकेट पार्ट लावला तर मग डुप्लिकेट पार्ट लावला तर काय करायचं.
हम्म म्हणूनच ते समजून झालं या जगात कसं काय आता जाऊ द्या बघू तरी. पण कारणा कारणी घेऊन तर टाकायच एकदा कस तरी मोबाईल.
ह त्याच्यामुळ जे आपल्याला असं म्हणजे विचार करून घ्यायचा बाबा विचारायचं दोघांच चौघा ले कसं करावं काय. करा कोणता तर म्हणजे विचारपूस केली सांगतात ना जास्त प्रत्येकाचा अलग अलग एक्पिरियनस राहते ना.
हा तसं आहे आमच्या मित्राचं दुकान तो देतो म्हने एकदा चांगला पीस चांगला म्हणजे चलणारा. आणू त्याचाकडून जाऊ नआता काय करता. आणि आपल्यालाही वाटतं बा हे आपल्याला फसवायल काय ह हो ठीक आहे.
होन होन हो हो